चांगलाय मी तू कशी आहे काय नाही. मी इथंच फिरायला आलोय.
कुठे फिरायला आला पावसा पाण्याच अच्छा अ अच्छा गणपती बुक वगैरे करायला आले का तुम्ही.
हा प्राचीन काळातले गणपती पण पाहत होतो आम्ही
अच्छा अच्छा.
तुम्हाला घरचा गणपती बुक करायचा आहे का.
हा तुम्हाला करशील का मग फोटो वगैरे पाठवू मग आपण करू.
हा हा मी तुम्हाला त्यांचे सगळ्या डिटेल्स सांगतो.
हा आणि प्राईज कशी आहे खूप महाग स्वस्त काही
तसं काही नाही आपण पाह. आता आम्ही तर इकड मुंबईला आलोय परेल वर्कशॉपला.
अच्छा अच्छा तिथे स्वस्त असतात का गणपती
हा आता आम्ही काय नाही. आम्ही केलेली सात लाख रुपयाची मृर्त्यू बूक
म्हणजे मंडळाची अच्छा अच्छा आणि कशावर आहे काय अच्छा अच्छा.
ही अ चक्रावर उभी मर्ती
अरे मागे तोय तो ऍक्सिडेंट नव्हता झाला का गणपती विसर्जनाच्या वेळेस एक गणपतीची मूर्ती पडून गेली होती कोणाचा तरी पाय वगैरे तुटला होता अशी रिकाम कामं करू नका.
नाही नाही तसं काही नाही.
आपल्या ह्याच्यात चांगला आहे ना
हा आपल्याला सगळी बॅलन्सिंग आहे त्यांच्या मूर्तीला. हो बॅलेन्सिंग नव्हती ती वन हँड होती ना.
अच्छा अच्छा.
ह
अजून कुठे कुठे पाहणार आहे मग
आता. मी आता परेल वर्कशॉप नंतर मगतो चिंतामणी वर्कशॉप
अच्छा अच्छा अच्छा चांगलय चांगलंय. मग अला आत्ताच करून येणार आहे तुम्ही बुक का परत कुठे कुठे जाणार आहे.
नाही आता तिकडे पाहू त्यांचा व्हॉट्सअप नंबर फोन नंबर वगैरे ते घेऊन टाकू मग नंतर आपण एक दोन ठिकाणी प मग त्यांना आपल्याला सांगता येईल.
हा ते तर आहे. काही सॅम्पल वगैरे अस एकटा आहे का मित्रवित्र
हा ते मित्र हाय.
आणि वर्गानी एवढी होती का रे गोळा मग?
हा होती ना. आम्ही एक जण देतो पन्नास पन्नास हजार रुपये.
बापरे! एवढे म्हणजे वर्षभर तुम्ही कोंट्री करता का सगळी मिळुन.
हा म्हणजे आम्ही ना दरवर्ष - - र्षीना सगळे पोर भीशी करत असतो त्या भिशीतून - - समजा दहापोर हाय दहा दहा हजारची बी समजा तुम्हाला एक उदाहरण देतो मी दहा हजाराची भिशी राहिली तर दो - - त्याची भीशी लागल तो दोन हजार रुपये मंडळाला दिल.
अच्छा अच्छा
असं करून आमचे आतापर्यंत खूप पैसे जमा होऊन जात
अच्छा मत खर्च खूप होत असेल ना गणपतीच्या वेळेस.
हां आणि आम्ही एक, वन टाइम दोन चिट्टया काढतो.
अच्छा अच्छा आणि का रे ते अध्यक्ष वगैरे झाले का?
हां. झाले झाले.
झाले का? आणि मग ते काय बोलता मी? खर्च वगैरे मग, कसा असतो?
हा म सगळा खर्चा बिरचा पकडून आम्हाला दहा लाख रुपये खर्च होऊन जातो.
हां. एक लाख रुपये टेज वगैरे एक लाख रुपये जेवण वगैरे. डीजे हं डीजे वगैरे
ऊं हूं
डीजे, ढोलपतक मुंबईसं
अच्छा अच्छा. चांगलं आय चांगलंय. एकदा नाही का आम्ही जेव्हा लहान होतो ना. तेव्हा अं. आता तुम्ही जिथे गणपती बसवता ना तिथे ना एक असं काहीतरी हेचं डेकोरेशन ठेवलं होत कसलं? अ साबणाच्या पाण्याचं आणि हनुमान ह तसं काहीतरी डेकोरेशन होतं. आठवत नाही काय होतं ते? तर एक स्टेज बांधला होता. तर तेव्हां हाय ना आपल्या घरच्यांना काहीतरी बात करून टाकलं होतं की. आम्ही आमचे समाजवाले ग गणपती बसवणार. तुम्ही काय यायचं नाही आपल्या घराला सांगितलं. मग, अ आपल्या घरची कोणीच गेल्या नाही वाटतं? मग ऐना त्यांनी अ आपलं पुढचं मैदान आहे ना एकदम मोठं तिथं गणपतीचा एकदम मोठा स्टेज टाकला आणि जो मानाचा गणपती हायना तो बसवलाच ठेवून. बर का आणि तो स्टेज आहे ना ज्या दिवशी गण तो आणला ना असा त्याचा मारुती वगैरे शेपूट वगैरे जे होते ना तर गणपतीचं खाली येऊन गेला. सगळा गणपती तुटला. परत हेन तेन मग. म्हणे का बर असं झाल? कसं झालं?
हां
ते बोलले की म्हणे या लोकांना तुम्ही का बरं नाही बोलवलं? मग, म्हणे आम्हाला नव्हतं बोलवायचं. त्यांची शानपणा करता अस तसं. तर मग ते झालं. मग त्याच्यानंतर गणपती तुटला वाटत. मग त्यांनी सांगितलं की आता काय करायचं? मग आपल्याना बोलवण्यात आलं. मग हे बोलले की- तुम्ही म आमचा मानाचा गणपती का नाही बसवला?
हां
मग ते बोलले की आम्हाला काही माहितच नव्हतं, असं तसं मग त्याच्यामुळे झालं.
हं का तर मा आ कोण? ह्या वेळेस काय
गणपतीत मागच्या वेळेस भांडणं झाले होते ना भरपूर
हा झाले होते काय काय यचे
हा आपले नव्हते ना काही हा एकाचा पाय फुटला होता
हा एकाच तंगड फ्रॅक्चर खूप मोठ भांडण झाल ती
अच्छा अच्छा बाकी अजून तुझं काय चाललं तू काय करतो आता
काय नाही आता पुण्यात इंजिनीयरिंग चालू आहे
हा
आता इकडे पोलीस नाही अजून तर काही लागलंय पण आता इंटरव्ह्यू चालू होता इंटरव्ह्यू झाला तेवढ्यात तुमचा फोन आला
अच्छा अच्छा मी बोलले की काय चाललंय साई हेच त्याच बघावं विचारावं
हा
हा म्हणून म्हंटलं लावून बघावा तुला फोन नाही का खूप दिवस झाले आपण बोललोच नाही ये कधीतरी आमच्या इथे आपण पार्टी करायला जाऊ आमच्या इथे चांगली कॅफे वगैरे निघालेले तिथे तर तुला मी दाखवेल कसं आहे काय मग आपण जाऊ त्या कॅफेला
हा तेच तुम्ही बोलले ना आता साहेबांचं ते साहेब सांगाले आपल्याला काय होईल ते
हा तेेत आहे
तुम्ही बोलले ना ते साहेबांच
हा हा
ते सांगल आता साहेब आपल्याला काय होतं सर बोलाल ते आपल्याला
हां हां हां आणि ते तुमच्या इकडचं अतिक्रमण निघालं का ओ
हा मग सगळं अतिक्रमण काढून टाकलं काही काही लोक त्या रस्त्यावर त्यांनी पूर्ण ब्लॉक करून टाक लं त खूप ट्रॅफिक व्हायची मग आहे ना त्यांनी सगळं अतिक्रमण काढून घेतलं
अच्छा अच्छा चांगलं चांगलं म्हणजे आपल्याच इथे नाही सगळ्या महाराष्ट्र त्या बरं हे आहे चालू आहे ना
हा हा आता पुणे सिटीत मी होतो तिथं दोन तीन दिवस त्यांनी पण सगळं हे केलं
अहो ते आता हे आहे ना कुंभमेळा चालू होणार आहे ना तर मग त्याच्यासाठी माती इकडून इकडून तिकडे हे होतील ना लोक मग तेव्हा ट्राफिक शिक नको जाम व्हायला आपला इथे मोठा पूल बनतोय
हा तो उड्डाण पूल आता आहे ना आता इकडे जायसात आम्हाला पण ना नोकरीला इंजिनिअरिंग साठी आपलं दुबईला आता इंजिनिअरिंग तिकड चांगली होईल
हा मग तुमचा पासपोर्ट वगैरे काही झाला का नाही
आता त्यांना सांगितलं आता विजा भेटणार आहे दोन तारखेची फ्लाइट आहे पुढचे
आणि मग ते जे पैसे असतात ते कसे एक्सचेंज
हा ती करन्सी बदलायची ना आपल्या इकडं ते हे राहत का विमानतळ तिकडे ते बदलून देत आपल्याला करन्सी
पण आपल्या त्यांची खूप महाग महाग असेल ना त्यांचे पैसे का जास्त आणि आपले कमी
हा असल ना ते आता मी पण तिकडे जाऊन बघतो.
मी पण दुबईचे पैसे पाहिले होते बरं का तर त्याचे प्लास्टिक सारखे असतात आणि आपले काहीतरी पैसे असतात ना त्यांचे खूप जास्त पैसे असतात ते.
हा तिकड आपल्या पैशांची व्हॅल्यू सेमच आहे म्हणजे आपण इकडं दहाची पाणी बॉटल घेतो. तर तिकड ती बॉटल शंभरला राहील.
हा हा हा कारण मग तिकडे सोन स्वस्त आहे ना?
हा.
तू काय घेणार आहे तिकडे गेल्यावर. मोबाईल पण स्वस्त असतात इथे इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त आहे.
तिकडे दोन आयफोन सेव्हन्टीन एक फिफ्टीन घेऊन टाकावा. सेव्हन्टीन वापरायला फिफ्टीन कंपनीत लागेल ना कामाला.
हा हां हां आणि कलर व्हाईट
कलर आयफोन सिक्स्टीन घ्यायच सेव्हन्टीन घ्यायचय ना आपल्याला त्याचा कलर घ्यायचा आपल्याला बगवा आणि तो तीन घ्यायचा आहे ना त्याचा घ्यायचा आपल्याला पर्पल
अच्छा अच्छा हा तो मी पाहिला होता पर्पल वाला. तो फुटला आमच्याकडे होता तो पर्पलवाला पोर आणि नेर आणि जॉबला लागला जॉबला लागला म्हणून काहीतरी करायला गेलं तर खाली पडल्या तर स्क्रीनच टिचून गेली.
हा.
असो त्याच्यामुळे म्हटलं की पाहिलाय तो फक्त तो जो भगबा बोलला ना तुम्ही तो नाही पाहिला आहे मी. तो पाहायचा आहे मला एकदा आातात घ्यायचाय आमची इथे एक दुकान आहे.
हा.
तिथे तर लोकरोज जातात हे घेऊन येत प त्यांच्याकडे किती पैसे आणि ते पण एक फोन घ्यायला सगळं घरदार येतं मोठ्या मोठ्या गाड्या येतात. कोणी कोणी काय करतं आमचे इथ एक नवीन कॅफे उघडले. हा तुम्ही व्हिडिओ पाठव ना मग मला तो आता तिकड जाशील तर कसा विसरून जाशील आम्हाला
नाही नाही तसं काही नाही.
विसर बी
तस काही नाही नाही नाही विसरणार तिकडे जाऊन आता खूप ड्रीम यता्या पूर्ण करयचे.
होय ना? मध्ये मध्ये चालव होतं ना तुझं नेव्ही जायचं नेव्हीत जायचं. नाहीत मग काहीतरी डीजे चं हे टाक करायचं होतं तुला मोठा डी जे घ्यायचा होता ते कॅन्सल झालं का?
हा मंग आता असं मन ब बदल की बोलल हा.
म्हणजे दुबईला तू काम करशील आणि इकडे तू डीजेच हे करून
हा हा.
चांगलंय म्हणजे दोघीकडे इन्कम ल राहील तुझी.
हा इकडं पाच भेटल इकडं दोन भेटल.
काय लाख?
नाही नाही हा लाकेच पकडून चाला. आपल्याला असा व्यवसाय करायचा आहे. की वर्षाला करोड कमवायला पाहिजे.
अच्छा अच्छा.
सतरा ठिकाणी सतरा व्यवसाय करायचे.
सगळीकडे थोडं थोडं करून ठेवायचं.
ह.
मग लग्नाचा काय विषय आहे तुमचा?
काय लग्न असं काही वि हा.
ह लग्नाचा काय विषय पोरी बिरी पाहता का नाही तुम्ही?
हा पाहतोय ना आता पाऊ आंबानी आदानीची पोरगी एखादी
दोन मिनिटं थांबता का मी तुम्हाला परत फोन करते हा चालेल. चाल हो ठेवा ठेवा.